हॅलो. बोल की,
हॅलो.
हॅलो आवाज यालाय काय. हॅलो.
आ आवाज येतय का?
येतंय तू बोल.
हा तुझा यालाय माझं येतोय काय?
हो हो यालाय जेवलीस.
माझा आवाज येतोय.
यालाय की. आणलं की आनंतर लावत
हा कुठं आहेस कामावर आहेस काय?
व्हय कामावर आहे जेवलीस.
होय जेवून बसलोय तू
हा जेवूनच बग.
हम्म म आज काय पेशंट आहेत काय नाही.
काय?
पेशंट आहेत का नाही जास्त.
आहेत तसे एवढे नाही आहेत. पाच सहा जण आहेत बोल की.
कितीला सुट्टी होत्या.
चार वाजता होत्या जेवलाच आम्ही. होय आठ ते चार असतील.
होय जेवूनच बसलोय पोरगी बसल्या मग तिच्या संघ खेळायला लागलोय.
हम्म
म म्हंटलं फोन तर लावूया.
हा हा हा.
घरातली काय नाही बग निवांत.
इथली झोपल्यात सगळी.
हम्म.
मी काय झोपणा झालंय हिला झोपवाय लागलोय.
हम्म. म झोपल होय. हम्म आणि काय म्हणतेस.
काय नाय बघ निवांत.
पाऊस वगैरे तिला
पाऊस तधी दोन दिवस झालं नाही इकडं ऊन पडलंय. तिकडं तुमच्या इकडं.
नाही आहे ऊन पड ऊन पडलय.
हां हां.
पाणी वगैरे
हम्म पाणी वगैरे नदीला आलंय की
हां
ड्रेस छान घेतल्यास गं तो.
होय गं.
अ हा कुठल्या दुकानातून घेतलेस.
आमच्या इथ घेतलं पाहिजेलं आहेत तुला हो पाहिजेल आहे की. माहित आहे मला हं ह्म ह्म यांना
हम् हं ते काय प्राईज आहे त्याची
आं
काय??
प्राईस काय आहे? म्हणलं त्याची.
साड़े तीनशे रुपये
अं अं आं अं हा हा
तू आलीस की घेऊया की.
हं होय बघू उद्या जमलं तर आले तर बघू ए
हा हा
अं ह्म ह्म हंम
आणि काय मग?
काय? नाही बाई
अं हं
हा आता हे बघ
अ ह्म्म हो अ तरी प्रत्येकी किती अं व्यक्तींना फोन करायचाय?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
हं
पाच जणांना वाटतं का सहा मीच विचारणार होतो तुला.
हा हा
मला तर सहा बोलेत
सहा जणांना करायचंय का?
हां.
सहा जणांना पाच वेळा.
हम्म हो ओ तसं नाही.. पां अं जणांना सहा वेळा.
हंम ह्म्म
ह्म्म
माझं जास्त पेशंट नाहीत वाटतं
हो होय बघ
पेशंटची काळजी कशी घेताय? व्यवस्थित घेताय?
होय घेतो की, लय दमवतोय आम्हा हे टेशन
हा हा आं
ह्म्म ह्म
सारखं त्या बोलवलं की जायला लागत असं
होय पाच महिने झाले ह्यांना
सारखं त्यांच्यावर देखरेख ठेवायला लागत असेल तुम्हाला?
होय..
डॉक्टर काय त्यांचं काम करून जात असतील. मग नंतर तुम्हालाच सांभाळायचं असलं.
होय सगळ आम्हालाच सांभाळायला लागतय. फक्त सर येऊन चेकिंग करून जातत्यात आणि काय लावीचा आहे ते सांगून जातय. म त्यानंतर सगळं आम्हालाच कराय लागते.
मम्मा मम् मम् मम्मी तू काय आता ज आ हे आता सवय झाली असेल तुला.
. सवय झालेयं आम्हाला.
. बाळा एकी खेळाय लागली.
काय म्हणाल्या?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
हा.
घरातले सगळे कशे आहेत?
आणि काय मग?
काय नाही बघ घरात कशी आहेच नसला.
घरातली सगळी बरे आहेत.
हा हा हा हा.
मी इकडं आले मावशीकडं.
हा हा हा मावशी वगैरे बरे आहे का?
होय बरी आहे की ब्लाऊज शिवाय शिवत बस लेले होय काय पोरगी शिवू दे ना गला बस त्रि ला घेऊ अर्ध्या शिवलंय
हा हा हा.
अर्ध नंतर शिवायचं ही झोपली तर शिवायचं.
हम्म हम्म हम्म.
हम्म नाहीतर मावशी उठली कि तिला शीव म्हणायचं.
हा हा.
तुला येतेयं का नाय शिवणकाम?
नाही गं म्हणजे टिपा वगैरे मार तय कारण ब्लाऊज वगैरे नाही शिवायला तर शिकायचं बहिणीकडला.
हा हा ब्लाउज शिवलं शिकलं तर फायदाच आहे त्याचा.
होय आता भरपूर प्राईज आहेत त्याज्या.
होयं. आपलं आपलं आपलं शिवलं तरी बस होते बाहेर पैशे द्याय लागत नाही.
होय. आपल्या हे बरे
तदि वेगैरे तुम्हची ब्लाउज शिवते का नाय?
होय शिवते की माझी मोठी बहीण पण शिवते आणि छोटी बहीण पण शिवत्या. दोन्ही पण शिवत्यात.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
म त्यांच्याकडून शिवून घ्यायच. काय बाहेर जायला लागत नसल मम्मीलातेन.
होय.
तू पण शिकून घे चांगलंय शिकलेलं.
हा हा घेत
हा आता ब्लाऊजला लयं डिमांड आहे बाहेर पण जास्त पैशे घेत्यात.
होय.
चालते चल ठेवू का?
हा हा.
ह ह